हा हॅलो.
हॅलो. फोन लागलाय का आवाजी येईना की
आला आला आता आला बोला हा आला
ती दुसऱ्यांदा लावल्यावरती काय म्हंटल माहिते का अ टास्क पूर्ण झालाय असं इंग्लिशमध्येध्ये लिहिलेलं नंत तर रिटर्न लावला म्हणल बघू लागते का?
कोणाचा माझा पूर्ण झालाय अस होय माझा झालायच थोडा
हम
लिमिट काय संपलं नव्हतं अजून त्यामुळे लागते कॉल आता कधीपर्यंत लागतील ते म...
होय..
हे क काय....
आज कामच नाही घरीच आहे आज मी.... माझी एक मैत्रिणी येणार आहे त्यािला कॉल केलता...
हा हा...
तिला कॉल केता ती येतो म्हटल्यां पण ती आता म्हणजे बचत गटा च मॅडम आहे ग...
हा हा...
मग ती कस बचत गटाच काम करत करत ते अस कपडे वगैरे पण... सोबत घेऊन जात्या ना लेडीज...
कपडे...
हा हा हा...
गा लेडीजच सगळ सामान असतय की नाही. म्हणजे त्या त्याच कोणतीही करते. विकत्या हा विकत्या म्हणटलं आ सुट्टी हाय म्हटलं. तोवर हाय त्या बायका
हा हा.
मग काहीतरी काहीतरी उन्हा पावसा लागलाय मॅक्स वगैरे..
हा हा...
तिला फोन केलता येई म्हणून तिच्याबरोबर बोलले आणि म्हटलं तुला लावावं फोन आता...
हा हा मी पण जेवत हा...
तब्येतीत.
हाय आता जरा काल आले दाखवून आता.. ते जेवत पण होतो जेवन गोळ्या खाल्ल्या..
गोळ्या वगैरे खाल्ली म्हणला आता जरा आराम करायच फोन वगैरे आता टास्क कंप्लीट.. करत बसू या म्हणलं..
होय आज मला पण स काम नाही सुट्टी आहे.. म्हटत फोन तरी करायचा दुसरे कामातली एक हाय..
हा...
ती पण म्हणते वेळ मिळाल्या करते मी तुमच टास्क त्यांच त्यांचं झालंय पूर्ण...
हा हा...
माझच पूर्ण झालं नाही..
होय ते साळुंखे रुपा साळुंखे का...
अं त्यांच त्यांचं थोडं त्यांच झालंय नाही थोडं राहिलंय वाटतं पण त्यांचं... ती दुसरी माय विद्या माय... अर्चना काकीने तुझा नंबर दिलता ना..
हा हा
त्यांच्या शेजारचे
हा हा त्यांचा काय नंबर नाही आहे माझ्याकड...
नाही...
ह तुमच्या दोघींचच आहे आई पावसाला..
आला का?
आला हो सकाळपासून जरा कपडे आज बाहेर घातली ती...
वार सुटले म्हणून बाहेर टाकले असतील..
नाही ऊन पडलं होत चांगलं...
होय.
हा काय आता सुकललेच सोडा थोडी आता घालते आत वाळतेच परत
वाळतात
होय जरा बाहेरच वार लागलं की कि म परत आत घातली का काय वाट नाही होय की आणि त्या ते कम्फर्ट कम्फर्ट पण आणलं नाही आहे अजून
हा हा. त्या तरी कपड्यांचा बघ वास येतोय.
लय घाण वास
हो ते लय बेकार वास येते मग काय पावडर लावा नाही सेंट मारा ते जात नाही
गेला बघा उगचच दोन थेंब आला आणि गेला
आमच्याकडे पण तसच व्हायला लाग आमच्या तर घरा का कागद घातला होता..
हम्म हम..
तू कागदालत उडून गेला आता अर्धा...
अरे बाप र एवढा पाऊस..
एवढा पाऊस नाही एवढं वार... आणि ते आत्ता सकाळी पोरान बसवलं बघ... म ते बसवा नाही तर पंधराशे रुपयाचा कागद घात... ग ते सगळं फाटून सगळं म
होय किं मग काय
काय करायचं म्हणतं म्हटलं बघा ती व्यवस्थित करून जा मिस्टर आणि पोरगं दोघं मिळून घातल्या सकाळी
होय.
हम्म. आणि काय चाललं
काय नाही तेचा आज जरा उठायला वेळ झाला सकाळी रात्री गोळ्या वगैरे खाऊन परवा दिवशी झोपच लागली नव्हती काल कालने परवा दिवशी रात्री हा मग ते काल रात्री गोळ्या वगैरे खाऊन काढा वगैरे पिऊन झोपली होती निवात झोप लागली उठलेच ना लवकर कोण उठवलं पण हे घरातले झोप ते म्हणले तब्येत बिघडले
होय मी म्हणून रात्री फोन केला नाही तुला म्हणट हिची तब्येत नाही बरी झोपू दे औषध घेऊन आली दवाखान्यात आणि कधी बोलत बसायचे आपल्याबरोबर तिला बरवाट आमचं हे मिस्टर पण म्हणलं झोप तिला बरं नाही कशाला फोन करतेस
कस झालं काढा पिला होता आणि पिलं की कसं लगेच झोप तर ते जरा बरं वाटतं
बरं वाटं
ते काढा पिऊन आणि माझं कॉलवर बोलणं झालं ते म आणी हे व झालंय होय कि
झोपलं की काय वाटत
हो मग रात्री तसंच केेलं करून काढा करून पि तिला छान पैकी औषधं खाल्लेली पहिला जेवण वगैरे अ तर मग ते जरा विक्स वेपरत लावून वगैरे मग झोपलो निवात मग झोप लागली मी जरा ते कसं मम्मी झोपते ना साईड ला माझ्या म ते सर न मी ते नाक सारखं वरती वडायला लागले की ते स साईडच्याला पण झोप लागत नाही हो मग ते माझ तिला पण हे नको म्हणलं तिला जायचं असते. कामाला हम्म. म्हटली जाऊ दाखऊन येजा पहिला.
हो ते मम्मीलाने सकाळी कामाला जायच
होय की मा आणि माझ कस होत तब्येत असल्यामुळं हात पण लागत नाही आहे कामाला. एकटीलाच करायला लागते सगळं
तेच ते.
हम्म आता आज प्याज जरा आहे बरं.
तर काढाच पि सारखं सारखं
होय तेच करा लागले आता सकाळच हा इम्युनिटी पण वाढते ना
हा तेच तेच जरा खायच आणि सर्दी खोकला शक्यतो जास्त जात नाही लवकर
नाहीच आणि मला तर अजिबातच नाही माझी चांगली पंधरा दिवस वीस दिवस असते सर्दी
होच कि
हम्म ते डॉक्टर पण दंगा करत पण दंगा कर दिता काल
का.
अ म्हणजे मी लवकर जात नाही ना दाखवायला जास्त झाल्यावर जातोय म मला म्हणला तू अंगावर का काढतीस म्हणले तुला लवकर लगेच जरा जाणवल्यावर येत नाही काय.
हो जास्त झाल्यावर जास्त झाल्यावर दु लाग जात असणार आहेस.
होय. आणि घरात आमच्या एवढं हे करत नाहीत आहो सारखा दवाखना दवा के केलं ना काय हे असं तस
नाही परत जास्त होतय ग थोडा आहे तोपर्यंत कसं आहे पन्नास रुपये त आवर आहे तिथं दोनशे चारशे जातात मग.
म दडशे रुपय क केेले इंजेक्न ला.
हो हो इकड आमच्याकडे पण तसा दर वाढलाय की डॉक्टरांचा
काय पहिला किती आता दीडशे रुपये गेलेत.
केलं आणि आपलं म्हणून थोडस दुख लागलं की दवाखण्यात जायचं आणि कसं पन्नास रुपया आडतेय गोळ्या घेन आले की जरा बरं वाटतय ग.
होय की.
मग तू जास्त झा जाणार तू तुला मग तिथं दोनशे रुप बई तीनशे रुपये जाणार मग मी सांगेन एक दिवसाचा पगार त तुला जायच स
होय. मम्मीच आमची माग लागते सारखी जा जा म्हणून पप्पा एवढ हे करायला बघत नाहीत. पप्पा असं स्ट्रॉग बनायचं म्हण खरं तब्येत बारवी हाय तब्येत बारीक हो माझी.
अ म्हणून पप्पा म्हणत असलेली मेंगळ्यावाारी राहायच नाय जरा स्ट्रॉग व्हायचं म्हणत असतील ते त्यांच पण बरोबर ये.
हम्म. पण नाही ते एकदा आता उगच फक्त सरदी तापासलं की तर पूर्णच मी हे असते
ब कात
पूर्ण होय अंगाला कुणाचा दुसऱ्याचा हात लाव देत नाही
हो
ह लसते ना त्या अंगास दुखल्यासारखं ते कपडे पण अंगाला घासले की अंग द
मी दुखते म्ह तर आपण त्रास होतोय थोडं
हम्म तेच आज मम्मी यावरून गेलेली, मी लवकर उठलो नाही, म माझे कपडे राहिले होते. व्हायची.
हां
ते सगळ माझीये, परते मम्मीचे एक थोडी कपडे होती, ती सगळी धुऊून टाकली, फरशी पुस रोज काय हात लागत नाही म्हटलं आज जरा आवरूया
आवरुया बाई मुंडी पण एक करणार आहे क तिला तर कोण विसावा द्यायचा.
नाही तर काय आमच्या माणसांना आमच्या घरात कामाची सवय नाही आहे. सगळं बायकांची कामं बायकांनीच करायच
हो आय सोडतच पा्याच्या घरात
हम्म जरा आपण इकडच हे तिकड करत म
ळ एखाद्यार सवय असते त तडे काय करायचं आमच्या घरात करते बाई सगळं करते हम् सकाळी उठलं की मला स्वयंपाकातवय मिस्टर आमचं बसते कि तर मला आता खाली मदत करते मुलगी पण करत्या मुलगा ए व नाही करत पण हे नाही करते ते, यानी करू लागते सगळं मला.
आमच्यात काय म्हणजे माझा भाऊ करतोय, जरा जरा पण् प पप्पा एवढं कधीच पप्पांचं नसते, एवढं घरी नसले की मग कायतरी कायतरी जरा करतेत. घरात असले की काय ते?
माणसांचं काय सोड, आता पप्पांचं काय कर नाही केलं तर पोराने केलं पाहिजे थोडं.
करतोय भाऊ जरा जरा करतोय, कधी तर हम्म.
काय करायचं असते एखाद्याच्या घरात, हा ठेवतो तू करतेस.